हॅलो.
हा आवाज येतोय काय माझा?
हा हा येतो येते बघा लागलाचात फ
हा हा
नाही तर सकाळी पण नाही का ते एकशे ऐंशी सेकंड कंप्लीट झाले म्हणून येत होतं तुमच्या नंबरला मला
हा हा हा होय होय सकाळी आला नाही म्हंटलं आणि कॉल गेला वाया असं म्हंटलं ना तुम्ही
अन्य सेकंदाला सबमिट झाला त माझा हां ग ते पापड बद्दलच बोलूया तुमच्याकडे कशा कशाशी पापड करतात
आमच्याकडे हेच करतात तांदूळ भिजत घालून कुरुड्या करतात
कुरवाड्या
आणि उडदाचे पापड हा नाही कुरुड्या करतात आणि उडदाचे पापड आणि हा आणि एक ह्याच
चिडा आहे का त्याच्यामध्ये मुगा चिडा पण ड करतो
कोण कोण करतेय कोणकण नाही
असं आहे का कारण सोलापूर साईड ला नुसते उडदाचे डाळे घेतात मुगाची नाय गेल आणि आमच्या साईडला दोन्ही मिक्स असते निम्मीनममी असते
हा हा आणि इकडे काय करतात जास्ती तर लोक तो तयारच आत आणि त्यात आणि हे करतात म्हळून करतात तयार हतात काय काचते हा डायरेक्ट मिळतं फक्त पाणी टाकून मिळायचं
नाही आमच्या इकडेंसं नाही भेटतात फक्त ते पापडाचा एक मसाला भेटतो मग डाळ आपण आमच्या आई त नाे पांढरे पापडवतात डा थोडीरी डाला साल त अशा निसत बसतात त्या डाळ आणि आपण म्हंटलं ना वाय राहू द्या त्यांना असं वाटत नाही काळे पापड येतील म्हण त्या तरलीच काळजी घे म्हणे पापड्याच्या बघण्यासारखेच असतात
हो आमच्या इकडे कसं करतात ते हिकतचेच आणतात सगळे जास्त करून आणि जे अ शेतकरी असतात ना शेत शेती वगैरे करतात त्यांचे घरचे असतात ना डाळ वगैरे
हा हा हा
मग त्यांनी घरची डाळ असल्यामु त्यांनी घरची डाळीच पीठ दळून आणून मग ते करतात
हा मग घरची डळच की नाही क काय होतं थोडे काळे पडतात बघा पापात
होय होय थोडी काळी पडतात म्हणजे ती ओरिजनल अशी डाळ व्हाईट मिळत नाही त ते हे होतय त्याची काळे काळे वरती राहतच ते टरपाल हा हा मग आम्ही काय करतो आम्ही सरळ मी तर सरळ डी मार्ट मध्ये एका पाकिट वर एक पाकिट फ्री आहे ते दोन पाकिट आणून सोडतो तो दोन पाकिट संपली की आणि परत आणायची
असं आहे का मे पापडाचे का पिठाचे
दा पिठात नाही पापड लाटलेले सुकवून ते व्यवस्थित पॅकिंग लाटलेले पॅकिंग हा ते पॅकेटच भेटतं
बस नाही असलय करावं लागते ना
ते डी मार्ट वर कस डी मार्ट मध्ये कसं एकावर एक फ्री असतना भरत काय काय असं आल्ला लसूण पेस्ट हे पापडच असे काय काय वस्तू आहेत ना त्या फिक्सर त्या डी मार्ट वर असत
परे एक फ्री हो आहेत
काय हा मग ते सांगतो मी मला लाटायला पण जमत नाही
हो काय मॉलमध्ये वगैरे गेले क ति त्याला ऑफर असते माझ्याला जेव अस वरखाले होता असं वाटत आपल्याला पण घ्यावा आमच्या इथ नाही ह फ्रीमार्ट वगैरे काही नाहीय म्हणजे असे छोटे मोठे आहेत ना मॉल तिथं असे ऑफर देत नाही
जास्त दि मार्टला असते ती ऑफर
हा मोठ्या
हम्
मोठ्या असात इथे कश आता किरकोळ असतात ना त्याच्यामुळे एवढे ऑब नाही त्या मला ते घरी चाल आमर पापड लाटावे सख आम पापड पण लागत नाही उडताची पापड करायला मेहनत पण नाही लागते ना मळायला तथ कुठत बसा
हो हो ते काय लय चिकट अस त्यानी हाताला हे होते बा लई हात दुखतात ते रा लाटून
लाटून पण हात दुखतात
कधीच लाटले नाही
होणा आम्हाला वाटायला लागणार आम्ही आमची बी लागतो आणि आमच्या पाहुनेळेची बी लागतो
होय मला तर लागताच येत नाहीत
अ आधी झाले होते आमचे करून आता आमच्या सासूबाईंनी त्यांच्या बहिणीच्या सुनेला करण्यासाठी आणली होती चार किलोची ते पण बघा त्यांच्या व बहीण वारल्या होत्या ना त्याच्यामुळे मग त्यांना करायच नाही मग मला वाटत करायच नाही मग हऊ बी नाही ना एक वर्ष आणि बरं थोडेफार ठीक आहे ना गं चार चार किलोचे असतात का आणि आमच्या आईंना कसं आहे अ हो असं काय बोललं नाही की मग आशा करतात आज मग त्यांचेच पापड लाटत होता आमच्या कधी फेब्रवारी महि
हा हा तेच म्हंटलं ले लेट केला कारण मे ला सगळे करतात ना पूर्ण
नाही नाही आमचं तर फेब्रुवारी महिन्या सगळं जात आहे त्या आम्हाला काल काय म्हंटल्या पण नव्हत्या उद्या करायचे तेव्हा काय मला आणि तिमला आता तिमल्यावर करू तर लागावंच लागतंय ना
हो हो नाही म्हणता येत नाही
नाही म्हण कसच आम्हाला आमच्या तर जॉईंट फॅमिलीमध्येध्ये करावंच लागत
हा मी जास्त करून घना मी मला म्हणजे म्हण माहितीच नाही ना असं काय म्हझेकडे माझ अस बा नाहीत कोण नाही त्यामुं माझ सगळं म्हणणं खरं मग मी कधी ज्यांना कॉल केला ना त्या सगळ्या जॉईंट फॅमिली मला भेटतात म आमची जॉईंट फॅमिली आमची जॉईंट फॅमिली
आमची त्या एक मोठी फॅमिली आम्ही दहा मेंबर आहोत
हो
हम् माझी ीर आहे जाव आहे सासूसासर आहे आम्ही चौघ जण ते चौघ जण सास ण महिन्यांतर नहच राहते वेळ मध्ये
होय
हम्म
हम्म् लग्न झालं नाही का
झालेलं आहे त्यांचं लग्न माझ्या आच झालंय त्यांचं लग्न बीड मध्येच राधलेत राहायलाही त्याच हा मग येला जाण चालूच होतं.
हा हा.
ह् असंय मग ते आज पापट गेले आमचा अजिबात मोड नव्हता. पण मूड नसलं तरी आम्हाला लाटावे लागले आहेत बा.
लाटावे लागतील कारण आता करायचा करून देतो बोललाय ना.
हम्म ह्याज बनला हतरग म्हणलं आम्हला नाही कधी कोण आयात देत काहीच
हम्म हम्म माझी मोठी बहिण करत्या चांगलं असं व्यवस्थित विकत कशी मिळतात का नाही. गोल करेक्ट पातळ पातळ एक सारखे असतात.
खूप छान करतात ब आमच्या बिल्डिंगमध्येध्ये असं होत की एकमेकीच्या ह्याला कर लागायला जायचं मग माझी ते दोन नंबर बहीण तर आहे ना कधी जायची मम्मीला पण कळत नव्हता ना आम्हाला ब कळत नव्हं जेव्हा पापड यायचे ना तेव्हा कळायचा हा. ही गिंती वाटत पापड करायला आणि प्रत्येक जण कसं? पापड करून झालाय ना की थोडे थोडे पापड देतात ना चवीला त्या चवीच्या पापड्यानेच एक डाबा भरायचा त्या बहिणीच्या ती सगळ्यांकडे जायची कारण तिला आवडायचं पण आणि काय विचारत न त्याची काय नाही आपली पाळायच्या नंतर मग पापड घेऊन आले ना ते कि मग आईला कळायच हा आई यां्यांच्याकडे गेली वाट पापड करायला आणि तिला छान येतात म्हणून तिला बोलवायचे पत सगळे-
हां आणि जेना म्हणजे एक एक एकदा कसं? ज्यांना जे जमते ते त्यांनी लगेच पडदिशी करून रिकाम होतात.
हा आणि मी काय मी नुसती लिंबू सरबत करायलाच असायचे तेव
होय.
मी लहान होते त्यामुळे मला म्हणायचे तू लिंबू सरबतच कर आणि पापड वाट टाकायला आहे असायची.
हा हा हा वाळत घाला लहान मुलांना वाळत घालाय. तुम्ही उन्हात घालताय का ते उननाात उन्हात सुकवायचं.
तर रूममध्येध्येच फॅन खालीच सुरुवातीला आम्ही टाकत होतो आणि नंतर मग एकदाच उन्हाळाला ठेवायचे. ते पापड काय उन्याचीवढी गरज नाही ना म सगळे एकदा ला लाटून झाले ना की फॅनचे हवे खालीच वाळायचे बऱ्यापैकी मग सगळे एकदाच मग वर न्यायचे गच्चीवर आणि थोड्या वेळ टाकायचे एक अर्धा तासलाही झालं.
हम् हम.
ते बी ते उलता पालत करण्यातच अर्धा तास निघून जातो.
ते वाकडे होतात नाही नाहीतर
हा वाकडे होतात आणि कसं ऊन पणला कडक नसायला पाहिजे सकाळच कोहळ्या नातच मम्मी टाकाय. मची नाही त्या म लाल पडता दाग पापड ते हा खूप कडक उन्हामध्ये टाकले ना कि मग ते लाल पडतात कोळ्या उनमध्ये टाकायचे आणि असे उलता पालत करायचे
हा होय आमच्या इथं काय करतच नाही त्यामुळे मला माहिती नाही ते आणि मी ते विक. तून रिकाम होतो ते मला मळताच येत नाही ते सगळं हाताला चिकट ते हारथ का हे होते.
लेकररा पण लहान आहेत. नाही थोडं मोठं झाल्या करायचं आपला आपण
होय तेव्हा बघायचं की थोडं थोडस ती काय बोलली माझी बहीण थोडस
तो काही नाही ना त्याच्यामुळे आता मग तू बही घरीच केलं असते त्या
हो माझ्या सासूबाईंना ज्यांच्या म्हणजे ज्यांनी मला सांगतात ना तुझ्या सासूबाई अशा तसे त्यांच्या सगळ्यांच्या तोंडून मी सा त्या लई कामाच्या होत्या त्या एवढ्या कामाच्या होत्या की त्यांच्यासारखं अजून मी अज आम्ही कुठं बा बघितलेलीच नाहीय बाईर जातच त्यांना माझे मी पण त्यांना बघितलेलं आहे त्यांना कॅन्सर झालेला
असं आहे का
हा मग माझ्या लग्नाच्या आधी एक महिना वारल्या मग माझं लग्न झालं मते ज ज्यांच्या तोंडून ऐकायची ते तेच बोलतात तुझी सासूबाईलाही कामाची होती असं जरा पण पाच मिनिट बसायच्या नाहीत ते कर हे कर हे कर ते
हो एखादा माणसच तस असतय सारखं कामच करत असत
त्यांना म्हणजे बसणं हे चालतच नव्हतं बसायचं म्हणजे काय असं माहितीच नाही असं मिक्स मिक्सर वगैरे धुवून पाळत घालायच्या म्ह मिक्सर कोून धुवून माळत घालतो पाण्यात चाहावीिकाली मिक्सर धुवायचं बाथरूम धुवायचं परत रोज रोज ते कच्चन कट्टा ते सगळं पाईप लावून धुवायचं रोज किचन धुवायच पाईप लावून न चुकता मग ते बायक आणि कपडे मोठे हंतरून आहेत ना दीड महिने झाले की धुवायच्या दीड महिन्याच्या पुढे जाऊ देत नव्हत्या आपलं हे झालं क नाही चार दिवस झाले क नाही ते धुवायचं सगळंच धुवायचं मी म्हणते काय एवढं कोण करते होयणट एवढं आम्ही तर काही नाही बा मला का होत नाही म्हटलं
नाही मग आता ल हलने त्रास झाल्यामुळे
हा आणि म्हणजे त्यांना ज सवयच लागलेली नाही नाही एकटीच आहे मी नंदूबाई आहेत
हो काय दीरण येत का
नाही नाही नंदुबाई आहेत त्या मुंबईला असतात त्या पण येत नाहीत कधी जॉबला असल्यामुळे सुट्टीच नसती त्यांना
हो काय
आठ दिवस येतात मग ते मामाला भेटाय काकी मावशीला भेटा आहे आत् तिला भेटाय असंच चार दिवस जातात मग चार
ह ए आपला कॉल झाला झाला टिकट झा
बरोबर बरोबर